हा काय करायले हॅलो काय करायल्यास म्हटलं ग.
काय नाही आता गाडी आली या बघा.
आली?
आली
माळव घेऊन आल्यात काय? बाजा म्हणजे विकायला गेलेत का आत्ता घेऊन नालज जष्ट
मार्केटला गेलेले.
मार्केटला गेलेल्यात ते तेच म्हटलं काय, काय हाय ग?
काय, काय आता बघू काय, काय हाय.
हा, हा तेच म्हटलं म अगं खरं आज कोण वार शुक्रवार शनिवार न का उद्याच्या बाजारसाठी असणार?
आ
उद्या बाजारासाठी असणार नवं? का आजच जायला
परवा.
हम्म. दोन तीन दिवस राहतय माळव व्यवस चित काय
राहतय की.
राहतय वय? तेच म्हटलं भाज्या काय काय हायता काय म्हणाल्यात?
दोन तीन दिवसा आपण डोळा लागतय.
जिन्स झाकून ठेवायला लाग ते व्हय
हम, हम त्या की व्यवस्थित ठेवाय लागतय. नाही जरा हवा लागली की, मग जरा कलरयेन बदलतोय.
हा आणि महाग अगं आता ते. पन्नास रुपये परवा पावसशेर घेत तिलं आम्ही फिरायला गेल तो तेव्हा जेवण करायचं होतं नाइ. वेज बिर्याणी करायची म्हण ल म जातांना मग तरी परवा भाऊ सांगालतित गेल्या रविवारी तिथं ग दुसर्‍याला दोनशे रुपये किलो हाय. म्हणून सांगालत ते मी आई कलेल हेच मी सांगायला लागलो हा घेऊ नका, लई महाग महाग हाय म्हणून.
हा मिळत नाही ना आता कुठं.
होय. असू दे म्हणलत भातात सगळ्या बघूया भातात घालाय तेवढं पावशेर घेऊया म्हटलंत ग.
हम्म हम्म.
आणि घ्यायला गेलं तर हे पावशेर घेतलात पन्नास रुपयाच यासनी म्हणलं, त्याच्यापेक्षा दुसरं काहीतरी घेतलं असतं तर चाललं असतं. मॅ
हम्म आता ते मिळत नाही आणि, कार्यक्रमातनी कसं शक्यतो माणसं घेत्यात नाही बीन्स. त्यामुळ दर लई वाढवित्यात.
खरं. लई बई ना प्रमाणाच्या बाहेर रेट वाढलाय ग त्याचा. येवढ रेट वाढल्यावर
क्वचितच कुणाकड तरी मिळतय ते आता.
आपण बघतोय कनी नाही मिळतच नाही, दुसरं सगळं माळव असतय. आता का आता हा खरं नाही. आता माळव जरा कमी करायला होते ग. आता पाऊस पडायला लागला की दुसऱ्या भाज्या येत्यातच की. पालेभाज्या मिळत्यात आता शेतातल.
हा हा.
म ते लई आणि खायला मिळत्यात. आणि मग हे माळव कस आपण घेतलं की खराब व्हायला चालू होणार नाही. आता तुमच्या पण तेच होणार की ग पाऊस चालू झाला की जरा माळव नंतर नंतर पाऊस ह जरा भिजले की
भिजल की खराब हुंतय मग ते चालू असतय की काम घरात आल की आमची नीट वाट सगळं करून ठेवाय सगळं पुसून ठेवायचं.
होय ते बरं हाय.
व्यवस्थित सगळ घरात बसून आपला उद्योग तोच चालू असतो.
होय पर्याय नाही. द व्यवसाय करायचाय म्हटल की पर्याय नाही.
व्हय. आता कुठ पण बाहेर काम करण्यापेक्षा घरात काम करायचं दुसऱ्याच्या हाताखाली करण्यापेक्षा.
मग मी पण तेच म्हणतोय बघ दुसरीकडे जाण्यापेक्षा आपण आपलं केलेलं चांगलं. मग आता बाई मला होतंय की, मला न कामाचे सवय झालेली आहे तिकडे गेलं की मला कामाची हे लागते. त्या मग पिशव्या पलटी मारायला घेतोय पिशव्या पलटी मारत बसायचं. ते काम करतोय मग काय करणार तर सांडग्याच करत होतो. उन्हाळा संपला की पावसूळा चालू झाला.
नाही पाऊसुळ्यात पण घाला की.
पावसाळ्यात घाला आणि भिजत घालून ठेवा.
व वल्ल सांडग मिळ मिळतील म्हणायच आपण.
व्हय वाळलेल नाही आता वल्ल सांडग मिळतील. नाही काय तरी पाहिजे की बाई ना घरात बसून काय करत थोडफार काम पाहिजे आणि दिवस जायला नको काय? घराचं जायच आलायचं काही टेन्शन नाही खरं घरात दिवसभर गमत नाही ग. पोर गेलीत शाळेला की दिवस भर काय करणार? दहा अकराला घरातला आवरतय सगळ. मग तिथनं पुढं संध्याकाळ पाच वाजेपर्यंत काय करायचं पोरा आली तर ती क्लासला जाणार. काय खाल्ल तर जेवलत जेवायचं आणि म मग क्लासला जायचं. क्लास वरन याय